हो.
शेष.
मस्त तू कशी आहे?
मी पण ठीक आहे.
काय म्हणताय तुमच्याकडे वातावरण कसं आहे तुमचं.
ह कि पावसाळ्याचं वातावरण आहे. तुमच्याकडं?
हो आमच्याकडे पण तेच आता.
तुला कुठला आवड तुला वातावरण कुठलं आवडतंय?
वातावरण म्हणशील तर मला. थंडीच आवडत जास्त पाऊस पण आवडतो पाऊस पण आवडतो. तसं काही नाही पण पावस चिकचिकत जाण्यासाठी रस्त्यावर चालायचा कंटाळा येतो बाकी काही नाही.
हो असं घरी बसून खिडकीतना बघायला आवडतं नुसतं पाऊस आणि गरम चहा त्या. त्याच्या बरोबर पकोडे वगैरे खायला आवडत.
आणि आपल्या बायकांच पावसाळ्यात थोडे हरवतात ना ग कपडे वगैरे ते काम. ते सुकवणं ते जरा घरामध्ये पसार पसार वाटत.
हो ना खरंच बाळाचे तर कपडे वाळतच नाहीत माझे तर.
हो ना तेच होतं ना मध्ये असं टत. कधी उन्हाळ्यात ऊन पडेल आणि कधी आपलं कपडे सुकतील असं ते कडक कपडे सुकले की त्याच्यातन फ्रेश वाटते ना ग. असे ओलसलच कपडे घालावे लागतात आता बेबी म्हटलं तुला तर बघ.
हो ना आणि पाऊस. आणि पावसाळ्यात डास पण खूप येतात ग ते पण खूप त्रास होतय त्याचा. पाणी घाण साठ ते कुठे पण, आणि मग त्याच्यामुळे डास होतात, डेंग्यू मलेरिया किती पसरतय. न्यूजमध्ये तर रोज ते दाखवतात, आता आता आताचीच न्यूज बघ कि तू, ती चांदी पुरम म्हणून ते गुजरातमध्ये, किती लहान मुलांना झालं ते, डासामुळं. हो, हो मी वाचलं त्या दिवशी न्यूज मध्ये. हम्म! चौदा मुलं हे मेली तीथ त्या त्या
डासाने
हो.
बापरे! मग आपल्याला काळजी घ्यावी लागेल पावसाळ्यात ग, कारण बघ ना पावसाळ्यात, चांगला असतो पावसाळा, आपल्यासाठी निसर्गाने दिलेला आहे. त्याच्यावरच आपलं जीवन ये, पण त्याच्याबरोबर आपले आजार, आपलं आरोग्य थोडस चिंताच असते, या दिवसामध्ये. लहान मुलांच पण, आणि आपल्या मोठ्यांना पण त्याचा त्रास असतोच की, लहान मुलांच कसय, त्यांना सहण होत नाही ना ग.
बरोबर ये, थंडी एवढी वाजत्या
थंडी आणि, ते म्हटलेस मच्छ त्याच्यामुळे मला पण आता काळजी वाटते. आता आमच्याकडे तर ना, पाणी इतकं खराब येतय ना, पावसाळ्यात प्यायचं.
हो, आमच्याकडे पण खूप खराब येतय, नदीचं पाणी डायरेक्ट येतंय, आणि ते कसं त्यांनी अ डायरेक्ट नदी नदीकडन आमच्या इकडे पाठवतात, तर ते खूप घाण येते आमच्याकडे पण, पियायला तर आम्ही कॅन घेतोय बाहेरनं.
हम हम हम, नाही आम्ही इथ सिटीमध्ये असून सुद्धा फिल्टरमध्ये पूर्ण प्रोसेस करून केलं ना, तरी पण डुळे ते म्हटल्यानंतर पाणी ख अजून शुद्ध व्हायला म्हणजे असं सुरू आहे ना पावसाळा, म्हणून तो प्रॉब्लेम सगळीकडेच राहतो की किती शुद्ध केलं, तरी ते पाणी खराब येतच.
हो, आणि आमच्याकडे कसं, शुद्ध करून त्यांनी पाठवत नाही, डायरेक्ट नदीतनच सोडतात.
हो का, घ्या बाबा काळजी म, बाहेर न आनलेलंच परवडत, तस इथे आम्ही शहरात असून पण आम्ही रोज पिण्यासाठी दहा रुपयाची बॉट बॉटल आणतो सेप्रेट माहिती आहे का, कारण पावसाळ्यात हो, पावसाळ्यात मग
जेव जेवणात जेवणात पाहिजे, पाणी टाकायला, प्यायला, मग त्याच्यासाठी कायनच घ्यायला लागतय आम्हाला, आणि सगळे आ कड गावातली सगळी माणसं जास्त करून कॅनच घेतात. कारण फिल्टरहून येत नाही पाणी.
हम्म! मग ते तरी फिल्टर होत असेल ना? ते कॅनमधल व्यवस्थित तरी पण मी तर ना, ते आणलेलं पण उकळते कारण, नकोच म्हंटलं ते, कस आहे घसा पण ब तो, सर्दी पण होते, मुलांना.
हो ना, मी बाळाला उकडूनच देते पाणी.
हम्म, उकळूनच द्यायचं, छोटं असेल ना बेबी तर उकडूनच द्यायचं, पावसाळ्यात कसलं तर पहिल्या पा उन्हाळ्यानंतर पाऊस येतो, म्हंटल्यावर खूप मजा वाटते, पहिल्यांद सुरुवातीला, खरं तर
हो कारणन उन्हात कसं उष्ण ते खूप असते ना तर ते कंटाळून जातोय आपण मग ते गारवा येत ते तर चांगलं वाटत पण पण एक मात्र उन्हामध्ये ते मला आवडत ते तर आंबा येते तुम्हाला खूप ख आवडते तेव्हा खायला
प्रत्येक सीझनच काहीतरी आहे आपल्याला म्हणजेण देणगी असतेच की त्याच्या
उन्हाळ्यात कसं सारखं पाणी प्यायला लागत नाहीर आपल्याला डिहायड्रेशन होते ना तर पाण्याकडे खूप लक्ष द्यायला लागत
हो बरोबर आहे पावसाळ्यात आले की जरा आपलं म्हणजे आता पावसाळ्यात पाणी पिणं कमी होतं पण आपल्या वॉशरूमला वगैरे जायला जास्त जावं लागतं मुलांना पण तेच होतं लहानबेला पण नाही का आणिक कस होत मुलांच्या शरीरा म्हणजे सुरुवातीला पाऊस ज पडतो ना त्याळे लहान मुलांना उष्णता एकदम टेंपरेचर बॉडी ला सहन होत नाही ते मग म्हण माझ्या मुलींना पण असं पोटात कुठं इन्फेक्शन होतेय काय होतय चालूच आहे
हो ना बरोबर आहे तेच ना उन्हाळ्यातत कसं माणसांना आणि आपल्याला कसं हिलस््टेशनावर जायला खूप आवडते ना तिकडे फिरायला हिल स्टेशनावर कसं जर थोडं वातावरण थंड अस महाबलेश्वर म्हणा महाबलेश्वरला गे मी एकदा ते मला आठवतय खूप छान वाटत होत तेव्हा
नाही पाऊस हळत मजा येते का आता आपण न्यूज ला बघतो ना म्हणजे थोडा पाऊस अस आप जाऊ शकतो अस ज असेल ना तर ते वॉटर वगरे मस्त वाटत पावसाळ्यात पण त्याची का पण तेवढं घेणं गरजेचं
हो ना
तसं पाहिलं तर थंडीत मजा येते जास्त फिरायला मला असं वाटतं हिवाळ्यामध्ये म्हणजे तिथे थंडी असते नाही असं नाही पण असं दुसरा काही त्रास होत नाही ना की भिजलोय ं अस काही वाटत नाही आणि म थं ठिकाणी थंड ठिकाणी गेलो की अजून भारी वाटतं आणि फिरायलाच काही एवढं त्रास वाटत नाही सर्दी वगैरे होते पणं भिजणं वैे या गोष्टी चिकचिक वगैरे असं नाही वाटत थंडीत
हो ना आणि थंडीमध्येध्ये कस हा ऋतू चांगलाच आहे एकदम आणि त्या दिवसात कसा आपल्याला जरा भूक पण लागते आपण चांगल्या पद्धतीने खातोय
आणि मेन म्हणजे मी तर ना त्याच दिवसात जास्त पद्धतीने वेगळगळ घरात पण लाडू कर कुठे काय वेगळे पदार्थ आणि भाजेपा पण त्या दिवसात छान येतात थंडीमध्येध्ये सू खूप साऱ्या म्हणजे पावभाजीचे असत गाजर म्हण ते मटर सीजन तेव्हा चालू असतो ना
हो बरोबर
म्हणजे भाताचे प्रकार हे हलव्यांचे प्रकार हे त्या दिवसात खाल्लं जातं वेगवेगळ्या डिशेस करत य घरात पण आणि मुलांना पण छान वाटत च्या दिवसामध्ये
हो ना आणि कसं अ उन्हाळ्यात पण कसा दिवस मोठा असतो आणि हिवाळ्यात जरा लहान असतो दिवस
हम्म बरोबर आणि पावसाच कस म्हणज शाळेत जाणारी मुलं असतात ना त्यांना स्कूल सकाळी जाणं-येणं पाऊसचं तेवढं मला पण वाटतं. अं उन्हाळ्यात मुलांना शाळेत जायला हे होतं. उन्हाचा पण त्रास होतो, पण मला वाटत थंडी ह चांगलं सीझन आहे मुलां
हो थंडीमध्ये नुसतं कसं सकाळी उठलं, की जरा ते धुकं दिसत पण छान वाटते तरी, असं स्वेटर जॅकेट वगैरा घालून आपण जाऊ शकतोय कुठे पण बाहेर.
हो आणि ते आंगोळ गरम पाण्याने केली त थोडं गरमी पण होते, स्वेटर घात लं लगेच की मग थोडंस जाऊ शकतो आपण हात मोजे, पाय मोजे घालून सगळं, तसा प्रॉब्लेम नहीं येत.
हो ते आणि रात्रीच्या वेळी थंडी जास्त वाढली की, खूप माणसं असं ते आग लावून शेकोडी पण करतात ना?
हो हो हो, नक्की ते शेकोटी एक मला मस्त वाट ते आणि आपल्या घरात ना मात्र असे एकत्र सगळे संध्याकाळी बसलेले असतात ना गोधडी घेऊन अस अंंथरून घेऊन, ते मज्जा येते असं थंडीच खर तर उठाव असं वाटत नसत चं सकाळच स्कूलला जायला पण तरी प मज्जा वाटते थंडीची.
हो पण फक्त एक वाटत की, ते सगळी आपली स्किन कशी कोरडी पडते ना तर ते नको वाटतं.
ते मात्र आहे, खरंच ते खरचे कारण त्यावेळे आपली स्किन कोरडी पडते ना, तर ते आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम होतात. स फेस वरती. ह् बॉडीला हे सगळ हातापायांवरती, सगळे रॅशेस उठतात ना. पण घेतो आपण ती काळजी. पण फेस्टिवल वगैरे त्या प्रत्येक सीझन नुसार आपले चांगले पण सेलिब्रेट होतात नाही का?
हम्म.
थंडीमध्ये म्हण, उन्हाळ्यात-उन्हाळ्यात नही एवढे पन थंडी आणि पाउसळ्यात, श्रावण महिन्यामध्ये आता खूप भरपूर सारे सण येतात.
हो आणि पावसाच्या दुसरा म्हणजे एकदम अति पाऊस झाला की ते अ पूर येतोय ते पण एक लई हे त्रास होतय त्याचा पण माणसांना.
खरंच ना माणसं म्हण, जनावर म्हण, काही काहींचे संसार घरं भरलेले अस चांगले सगळ्यां यानी समृद्ध, त्यांचं नुकसान बघून खर वाईट वाटतं.
हो ना आमच्या इकडे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये, अस दोन वेळा येेऊन गेले ग पूर. म्हणजे एकोणीस मध्ये जेव्हा आलतं ना तेव्हा खूप अस हाल झा त, हाल झालतं आमचं अ विज नस ते पाणी नव्हतं, मग कस तरी एक आमच्या बा आमच्या इकडे होता एक माणूस ते जनरेटर हो त, त्यांच्याकड तर आम्ही जाऊन, त्यांच्याकड मोबाईल असं चार्जिंग करून यायचो.
हम्म हम्.
पाणी ते पावसाचं जे पडत होत त्याच्यानच सगळं घेऊन स्वतःसाठी वापरत होतो, पण खूप हाल झालता परत असा हाल नको व्हायला अस
नाही-नाही खरंचये नको ते पावसाळ्याच माहिती अ काही ठिकाणी खूप भयानक परिस्थिती पावसाळ्याची, म्हणजे अक्षरशः घरं भांडे अस वस्तू वाहून गेलेल्या, मास-मागच्या वर्षी पण च्या- मागच्या वर्षीच बहुतेक असं झाल होत, कोल्हापूरला तर खूप पूर झालेला होता.
हो, तर आणि
मदत केली सगळ्यांनी लोकांनी तिथे जाऊन, मग तेव्हा ते सेफ
जास्त पाऊस झाला पुरामुळे तर खूप त्रास होत माणसांना. जनावर तर किती तर वाहून जातात असं.
खरे खरे खरे आत्ताचीच परिस्थिती आताचीच परिस्थिती आता ह्.
म्हण न्यूज मध्ये तुम्ही बघितलं असेल चायना मधन ते एक फारम एका माणसाचं त्याच्यातन बाराशे का नऊशे असे कोबरा साप त्यांनी पाळलेले ते निघून वा्हाहून गेले.
हो वाचलं वाचलं मी ही गोष्ट बातमी पण बघितली. एवढे कोब्रा साप म्हणजे म्हणजे म्हणजे चावले पण अगं काही काही ना त्यासं वाट वाचलं मी एवढे सारे सोडल्यानंतर कती अवघड
ते धो कादायक सांगा.
हो ना खूप. खूप धोकादायक आणि ते तरंगतात ते किती सारे बघितले ऍक्च्युअल व्हिडिओमध्ये तो ते सगळे तरंगत होते किती म्हणजे खतरनाक गोष्ट. मंग काय पण त्यां निसर्गाच्या पुढे माणसाला काय आता ते त्यांनी त्यांच्यासाठी उपाय केला होता पण काय?
ते तुटलं आणि ते सगळे नाग बाहेर निघाले ना पाण्यात.
मग काय आणि कसं आहे ना शेताचे पण नुकसान होतं पावसात. मोठा पाऊस आल्यावर जेवढा पाहिजे तेवढा पाऊस आला ना. त्याच काही बी वाटत नाही. म्हणजे शेती व्यवस्थित होते हा.
चांगलं राहतं जेवढं
हा हम्म हा ना म्हणजे शेती आपल्याला पाहिजे त्याची कारण शे त्याचं नुकसान होतं महागाई परत जास्त वाढते प्रत्येक याची गोष्टीची. म्हणजे जर पहिल्यासारखं व्यवस्थित असेल तर म्हणजे सगळ्यात गोष्टी नियंत्रणात असल्या तर ्रात म्हणाय निंत्रण राहिलं नाही तस आपल्याला वाटत तस कारण सृष्टी तच्या कर काय आपल्या हातात म्हणजे झाडांचे तोड होते त्याच्यामु सगळं चक्र बिघडलेल्या पृथ्वीचं टेम्परेचर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत्यात.
हो ना सगळे ऋतूे चे चांगले आहेत पण कसं जास्त तर हे उन्हाळा पण कसं तापमान जरा बरोबरच. की मग काय वाटत नाही हिवाळा पण तस आणि पावसाळा पण कसं? टायमावर यायला पाहिजे आणि टायमावर जायला पाहिजे आणि हे त्यांनी सारखं बिघडल्या माग आपल्या माणसांचीच कुठे तर चुक की आहे आपण एवढी झाडं वगैरे तोडतोय. त्याच्यामुळे ते सगळं ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळं झालंय त्याच्यामुळे सगळं निसर्ग बिघडलाय आपला.
बिघडलाय मग त्याच फळ आपल्यालाच भोगाय लागतं ते. आपण झाडे व्यवस्थित लावले त्या पृथ्वीच टेम्परेचर सेट होत अस मला वाटत आणि सगळ चांगलं असत फक्त आपण पण सतर्क राहिलं पाहिजे बस तेवढंच हे की नाही.
बरोबर एकदम ठीक आहे मग
हम हो चालेल ठीक आहे ठेव बाय बाय.